हा मॅडम, हो मॅडम येतोय आवाज आता नमस्कार मॅडम हा हा काय चालू आहे.
काय नाय आता स्वयपाकायची तयारी थोडीफ्री
हो संध्याकाळची दुप हा काय म्हण ता अजून काय म्हणता वातावरण कस तुमच तिकडे
आमच्याकडे वातावरण दुपारी फार गरम होत होत
हो ना, खूपच म्हणजे पाऊस नाही ना, त्याच्यामुळे बरच हो ना, खरंच गरज आहे, पाण्याची पण टंचाई भासायला लागली, उन्हाळा पण उन्हाळ्यात काढून घेतलं, पण आता नेमकी जेव्हा सरती वेळ आली, तेव्हा पाणी कमी कमी होत चाललंय होत.
हो ना, आत्ताच. संध्याकाळी थोडा साडेसात च्या दरम्यान मेसेज आला, कि शनिवारी आता पाणी बंद. म्हटलं अरे बापरे, हो. नेमकी रविवारी जास्त पाणी लागत.
हो ना सगळे घरी असतात. सुट्टी त्याच्यामुळे आणि अस झालंय पाणि शिवाय उतने वे काय सुचतच नाही, काय करावं? काही नाही. प्रत हेच्या नाही पावसाची खूप गरज आहे. सध्या काय कस गावाकडे पण शेतात मध्ये त्यांनी पण पेरणी वगैरे केली, ते पण बिचारे वाट बघताय शेतकरी
अहो, आमच्याकडे तर ना तमाट्याचे रोप लावून झाले. पण उन्हाळा इतका असल्यामुळे, ते रोपच जळतय सगळे.
रोपत जळली असतील, हो ना बरोबर आहे, आता कसं सगळं सदन शेतकरी असला ठिबक वगैरे असली, तर ठीक आहे. तो करू शकतो, पण आता साधेच- म्हणजे खूप हे होत, नाय म्हणजे त्रास बिना पाण्याच एक तर येत पाऊस तर असाय येतो की, पावसाळी पण दुष्काळ होतो, न पडला तरी दुष्काळ आहे. ओला दुष्काळ, कोरड दुष्काळ असं झालंय, तर आता पाऊस तरी, म्हणजे साधा एक पाऊस पडून गेला आणि असं वाटलं की आता चालू झाला पावसाळा, पण- किती जवळ जवळ आठ दहा दिवस झाले. काहीच नाहीय. शिवा थेंब पण नाही काहीच नाही, वातावरण संध्याकाळी झालं तस हो, हो, हो, वातावरण तयार होत.
तर इतकां आभट आलेलं असं वाटत आज तरी येईल थोडा तरी पडेल. हा प त्याची काही इच्छा नाही येण्याची अजून
हो नको त्या ठिकाणी भरपूर पडून जातो.
हो ना, आता खरी गरज आहे तर नाही.
आताच ही वेळ अशी हा हा झालं पण आता. आता अधिक महिना झाला. संपला डोंडा पण संपला तेच होत, आता तर यायला पाहिज आ तरी बघा ना अ सोळा सतरा महिना चालला गेला. पा सात जूनच जे पाण्याची आपली नेहमीचे कसं हे पण तापमान पण थोडं वेगळं बदललंय सगळ्या गोष्टी नक म्हणजे, पावसाळ्यात हिवाळा हिवाळ्यात पावसाळा उन्हाळा असं चालू आहे सध्याहा
हो ना आता मुलांना
आता हेच ना. मागच्या वेळेस मागच्या वर्षी जवळ जवळ म्हणजे, दिवाळी नवरात्र त्यावेेळेस पाऊस पडत होते. म्हजे चालूच बंद होण्याचं नावच नाही पाऊस चालूच होता.
हा मागच्या वर्षी सहा मे पासून सुरू झालेला पाऊस आणि आता सहा मे. गेला सहा जून
सोळा हो सोळा जून आली अता काहीच पत्ता नाही, मग पा पाण्याचं खरं तर एवढं त्यांचही भासेल असेल मग वयला पाहिजे.
त्यांनी असं हो ना आधे मध ठेवायला पाहिजे होत, पण आ शनिवारी पाणी नाही आणि रविवारी कमी दाबाने सगळं
हम्म सोमवारी हा सोमवारची सुरुवातच अशी कमी पाणी झालं तर मग अ नोकरदार वर्ग कस करणार. हां
नाही ना मग आमच्या सारख्याला प्रॉब्लेम येतो, ड्युटीवर जायचं
हो झालं हो ना तेच साठवण करण ठेवायची जास्तीत जास्त. पाण्याची
आणि नेमकी पाहुणे रवळे ना कामावर असतो म्हणून रविवारी येतात, त्याच्यात आता पाणी नाही म्हटल्यावरती
पाणी नसत त्या दिवशीच नेमकी असतात, पाण्याचं हो. ना. त्यांना थोडी आपण सांगू शकतो. णारे काय? बाकी, तुम्ही हा तुम्ही नोकरी व नोकरी करतात.
हो. हो. तेच ना अजून काय म्हणताय?
काय म्हणतात? तुम्ही बोला
तुमच्याकडे एस एसी वापरता का तुम्ही जास्त?
नाही. आता इथे इथे तर काय एवढा, हो. इथे तर काय एवढं आवश्यकता नाहीय, म्हणजे हवीशीरएत. थंड आहे, थोडं वातावरण त्यामुळे आता सध्या तर नाही आणि एसीचा किती वापर करणार ना? सग्या जे अ येऊन जातात, सगळे सतत त्याच्यामध्ये राहिला तर हो दुखायला लागतात. पण मला सांगा त्या ऑफिस मधले लोक कशे करत असेल? जो भारत त त्यांचा आठ आठ दहा तास हम्
मुंबईला बारा तास आहे अ. कंपनीत बारा तासामध्ये बारा तास एसी मध्ये शनिवार, रविवार घरी येतो. हा. आणि घरी आलं का म्हणतो, मला अस मुंबईला
कधी जाणार म्हणून? ते, ते सवय झाली ना ते त्यांना म्हणजे इकडे हो जमत अस नाही. म ते गो आणि थंड गरम वातावरण हा. ते नाही बारातास तुम्ही विचार करा ना ते सतत एसी मध्ये ते सवय झाली त्यांच्या शरीराला
हम्.
नाही.
त्याला किती सांगितलं? ते को तुझ्या केबिन मध्ये ठेवू पण नाही त म्हणत तिथे नाही चालवलं तर मग मला बसता येणार नाही
ती सवय झाली ना गर हा तिथे कस म्हणजे दमट वातावरण आहे जास्त करून दमट वातावरण असल्यामुळे ते अ थंड थोडं तरी म्हणजे शरीर तेच मागणी नाही बसू शकत किंवा ते मगडो मन पण शांत नाही राहत कामात पण म्हण
नाही लागत हो माझी एक मैत्रिण आहे ती मुंबईवरून एक शिफ्ट झाली आता राहायला तर तिचे डोळे कोरडे पडून घेतले ह
अरे ते अ मॉचर तिकडे कस मुंबईकडे मॉचर जास्त अस असतं ना तेे अ दमट असल्यामुळे घा घाम शरीर कसं पाणीच े जा आणि इथे आपलं हा इकडे तिस हे नाही आहे आणि दगदकीचं वातावरण तिकडचं आणि इकडचं खूप फरक पडतो मग त्याच्या
हा ना ती म्हणे डॉक्टरांनी मला ड्रॉप टाकायला लावले
खरंय उलट लोक इकडे येतात थंड हवेकडे जात तत इथलं तर शांत इकडचं शांत जीवन जगायसाठी म्हणजे आरामशीर पाहिजे म्हणून ते रात
अ ना बाकी काय म्हता पोरम क शाळा शाळा सुरू झाल पोरच्या तुमच्याकडे
हो चालू झाल्या ना चालू झाल्या तेच आता इकडे असं काय झालंय खरेदी वगैरे सगळी झाली ते पण काय झाला शा शाळेच्या सम्र
हॅलो
ते खोलल्यामुळे हॅलो
हा आता हो हो येतोय ते कुंभमेळ्यामुळे सगळे रस्ते खणून ठेवलेले आहेत
हो ना मग तेच मुलांच्या बस वगैरे अशा हो आणि संध्याकाळ च तर खूप एवढी गर्दी होऊन जाते की काय कुठे बाहेर निघायलाच नको असं वाटतं त
हो आता कोणत्याही गल्लीत जरी गेलं तरी रस्ता खंदलेलाचेय म्हणजे इथे तर पूर्ण सिंहस्थामुळे सगळे रस्ते खणून ठेवले
तरी एक कधी सत्तावीस मध्ये आहे ना कुंभमेळ अजून तर वेळ आहे जे सात आठ महिने येत हो झालं ते मागे एक मला वाटतं एक चार सात आठ दिवसापूर्वी ना
पूर्वी झालं हो
हो
तीस ऑक्टोंबरला काय आहे पहिलं?
तीस ऑक्टोंबर आता ह्या वर्षी?
हो
नाही माहिती नाही मला असेच म्ह
वाचनात थोडं कमी आलं मग
अच्छा
पण दो या वचा खुंभ मेळा दोन हजार अठ अठ्ठावीस पर्यंत आहे जास्तच नाही का?
अ सहा महिने काहीतरी चालणार आहे ना सहा कि बारा महिने
अठ्ठावीस अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस पर्यंत
बापरे एवढं व एक वर्ष जवळ जवळ
तेच तर पहिलं शाही स्नान दुसरं शाही स्नान तिसरं शाही स्नान
मग पाण्याचं काय होईल
आपण पाण्याच पाण्यावर चर्चा करतोय पाण्याच काय होईल आपल्यासारख्या रहिवाश्यांना पाणी मिळेल का
आपल्याला पण शाही स्नान कराव लागेल म नाही आपल्याला पण स्नान करायला जावं लागेल म कुंभमेळ्याच्या याच्यावर आणि मेन म्हणजे इकडेच असल्यामुळे पाहुणे तर ना म्हणजे येणारे जाणारे च लाभ आपल्या हक्काचं घर म्हणून सगळं येणार आपल्याकडे - -
हो ना शिकत इज्जत जायचं काम.
कोणी आलं तर काय म्हणत?
हो. नाही त्यांना सरळ सांगायचं तुम्ही जाऊन तिकडे स्नान करायला आलेय ना. कुंभमेळ्यासाठी स्नान तिकडे करायचं इकडे राहायचं हो. हो. तुमच्या जेवणाची रायची- - सोय आमच्याकडे बाकी सगळं तिकडे.
तिकडे.
हम. चालेल मॅडम तुमच्याशी बोलून छान वाटलं. धन्यवाद.
हो आपण थांबूया.
हो चालेल चालेल. हो तुम्ही करून बघा.